हॅलो ताई बोला ना तुमचा आवाज नाही येते हॅलो ताई हॅलो तुमचा आवाज नाही येतेय फक्त खरखर ऐकू येतंय तिकडून. हॅलो.
हॅलो थोडं नेटवर्क मध्ये या ना. हॅलो.
आता
हो आता आला बोला बोला.
हा ब्ल्यूटूथ बन
आता परत नाही येतेय हॅलो
हॅलो.
हां आता येतोय बोला ताई काय म्हणता? हॅलो.
हॅलो.
हां बोला ना माझा आवाज येतोय ना तुम्हाला?
आवाज हां
बोला आता येतोय.
येतेय बोला
हो
लग्नाची सुरू आहे. मलाच दोन चार वर्ष गेली. मुलींच्या सेटल च हवा सेटल च हवा म्हणजे आजकालच्या मुलीच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत म्हणजे मग कधी कधी कधी असं वाटत की मग आपल्या वेळेस जे आई वडील करत होते तेच बरं होत की कॉलेजच्या एफ वाई एसवाय ला असतानाच बघा बगी सुरू करायचे. आणि आज काय आपण म्हण तोय की मुली सक्षम झाल्या पाहिजे स्वतःच्या पायावर उभ्या पाहिजेत पण त्याचा दुष्परिणाम पण होतोय एककडे अस मला वाटतय म्हणजे ते तर चांगलीच गोष्ट आहे की त्यांच्या त्यांच्या पायावर त्या उभ्या आहेत सक्षम आहेत. पण दुसरीकडे त्यांच्या आवाजव अपेक्षाही वाढलेल्या आहेत.
हो पण मला असं वाटत की ते काळाची गरज पण आहे आजकाल अ खूप काही म्हणजे असं विचित्र विचित्र ऐकायला येतं. आणि मुली पण काही मुलांपेक्षा कमी नसतात ना मग जर मुलांच्या पूर्वीच्या काळी अपेक्षा पूर्ण व्हायच्या की मला गोरी मुलगी पाहिजे उंच पाहिजे आणि तसं मुलींचं नसायचं की मुलीला जसाही नवरा भे मुलगी करून घ्यायची मग आजकाल जर मुलगी आणि मुलगा बरोबरीला आहेत, तर मग त्यांनी अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाही ना.
नाही अपेक्षा कराव्यात त्यांनी पण अपेक्षा करताना त्याचं स्वतःच घर असा व आता तू समजा चोवीस पंचवीस वर्षाची असेल तर तुला जॉब लागून कि किती वर्ष झालेली असणार नोकरी लागून किती वर्ष झालेली असणार दोन ते तीन वर्ष एवढ्या दोन तीन वर्षामधे समजा त्यांनी शिक्षणासाठी कर्ज काढलेल असेल त्याचे हप्ते असे ल किंवा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी गाडी लागते. अ ऑफिसला यायला जायला ती घेतली असेल तर त्याचं छोट मोठं लोन अस त त्याला हाऊसिंग लोन सँक्शन व्हायला तर तेवढा पगार पाहिजे ना? आता जेव्हा तुझ्या बाबांचं. लग्न झालं तेव्हा तुझ्या बाबांचं लगेच घर होत का.
नाही हो आणि ती परंपराच चालते आपल्या आजोबांना. के असत तेच ते पुढे चालत हम.
ठीक आहे आता तुम्हाला मुलगा पसंत पडला तुम्ही दोघंही एका क्षेत्रात. अस तर तुम्ही दोघं मिळून तुमचा संसार खुलू शकता. ना थोडं तू घाल थोड तो घालेल बरोबर आहे लग्नाच्या आधीच. तुझी फोर व्हीलर पाहिजे लग्नाच्या आधीच तुझ्याडे घर पाहिजे स्वतःच. मला सासू नको सास. नको ह्या गोष्टी नको कारण त्यांच पण असण. कुटुंबामध्ये हे खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही. दोघं घराबाहेर पडल्यानंतर घरामध्ये पाहणे रावळे का होईना. किंवा तुमची काही दिवसांनी मुलं होणार आहेत त्यांना कुठे ठेवणार तुम्ही.
मग त्यांना सांभाळायला परत मग तुम्ही बाई वगैरे लावून. आणि ती शेवट परकेच ना.
पाळणाघराचा पर्याय आहे पण पैशानी प्रेम विकत घेऊ शकतो.
बरोबर ते किती केले तर ते परकेच असतात ना.
आणि जे संस्कार आपले आजी आजोबा. आपल्या नावावर करू शकतात ते बाई करणार आहे का. की पश पैशासाठीच त्याला सांभाळणार ना असंय मी. पुण्यामध्ये मी अशाही केस अशाही प्रकरण. पाहिलेली आहेत वाचलेली आहेत की ते छोट्या बाळांना अफू द्यायचे अूफू म्हणजे जे एक नशेचा प्रकार आहे क ते बाळ दिवस दिवस. वर झो म्हणजे पण त्याचा काही त्रास नाही किंवा आपण आता. अ अ. मोबाईल व ह्याच्यावर पण व्हिडिओ बघतो ना की कशा सांभातात त्या बाईला. ह सगळ्यांना बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे म्हणजे अ जरी तुम्ही समजा नोकरी करणाऱ्या असतील आजकाल सगळे. सगळ्याच मुली नोकरी करतात ह चांगली गोष्ट आहे स्वतःच्या. पायावर उभ राहतात ते आणी दुसरी गोष्ट अशी वाटतेय तुम्ही कामा थकून आला स्वयक करणार. तुमच्या सासू भाजी निवडून ठेवतील काहीतरी निवडून ठेव. की जेणेकरून तुम्हाला पटकन फोडणी घालता येईल किंवा त्या स्वयंपाक हि करू शकतील. मला असं वाटतंय म्हणजे. मुलींपेक्षा ना मुलींच्या आयांचाच मी पण एका मुलीची आई आहे. त्याच्यामुळे माझे पण अशी मतं आहेत की तुम एवढ्या अपेक्षा नाही पाहिजे. मुलींच्या मुलींपेक्षा मुलींच्या. आई व आईच्या आई वडिलांच्या जास्त. अपेक्षा आहेत जावया बद्दल हम्.
ते हा विचार नाही करत की आज आपण चाळीस पंचेचाळीस वर्षाचे झालो. आपण मुलांना शिक. व्यतिरत त्यांची लग्न करण्या व्यतिरिक्त आपण दुसरं काय केलंय. जे त्यांच्याकड त्यांच्या पूर्वजांचं असेल तेच ते पुढे घेऊन चालतात. आणि तुमच्याकडून दुसर. काही झालं नाही तर तुम्ही चोवीस पंचवीस वर्षाच्या मुलाकडून कस काय अपेक्षा ठेवू शकताात. कि तो त्या. च चोवीस पंचवीस वर्षांत त्यांच स्वताच घर व्हाव. स्वता- हल्ली तर अस पण आ खूप चालू आहे. की आमच्याकडं तर असच आहे की, मुलगा पाहिजे मुलाला शेत पण पाहिजे आणि आमची मुलगी शेतात. पण नाही जाणार.
हम्म हा नोकरीचा काय भरोसा उद्या नोकरी गेली तर काहीतरी पाठबळ हवं म्हणून असं मग तेच मी म्हणते की काय काय म्हणजे तो लग्नासाठी बाई बघतोय मग त्याच्यापेक्षा त्याने रिले असं विवाहबाह्य संबंध कशामुळे होत आहेत मग ह्याच गोष्टीमुळे होत
हो अगदी बरोबर
कि तुम्ही आवाजव अपेक्षा करता त्यात मुलीचं वय वाढतय, मुलांचं वय वाढत आता मी मुलांची वय बघते जवळजवळ किती किती वर्षाची बतीस बत्तीस वर्षाची मुलं झाली तरी पण अजून त्यांच लग्न होत नाही कारण मुलींच्या आणि एवढं सगळं करून सुद्धा ती नांदेल का नाही
याच काही आणि हल्ली तर हा एक असं लोकांनी अ एक ट्रेंड सारख बनवून ठेवलंय की मुलाशी लग्न करायचं पैसा वाला बघायचा आणि चाललं तर ठीक आहे नाही तर मग त्याच्यापासून अ तलाक घ्यायचा डिवोर्स घ्यायचा आणि त्याच्या कडून एलीमनी म्हणून घ्यायचं दर महिन्याला हे तर आता खूपच बघायला भेटत हो
आणि मोबाईलच्या जमान्यामध्ये कसं आहे कि तुम्ही सगळे व्हिडिओ करू शकता, कॉल रेकॉर्ड करू शक ता ते प्रूफ म्हणून त्याचा उपयोग करतात कोर्टामध्ये ह्याच्यामध्ये कसं जी फॅमिली सुशिक्षित आहे जो मुलगा स्वभावाने आणि गरीब आहे त्या लोकां चा बळी चाललाय याच्यामध्ये असं होतय. आमच्या घरातच हे प्रकरण झालेलं आहे जो आता तुम्ही विषय काढला ना आमच्या घरातच हे प्रक रण झालेले त्या मुलीचे बाह्य संबंध होते शिक्षणासाठी पुण्यात आलेली आणि माझ्या मामीचीच सून जिचा नवरा वारलाय तरुणपणातच तिनी कष्ट करून मुलांना इंजिनियर केलं. आणि ती मुलंही चांगली निर्व्यसनी. लग्न झालं, लग्नानंतर ती मुलगी त्या मुलाशीच बोलायची, करायची आणि चार चार सहा महिने पण राहिली नाहीन गावाकडे जाऊन केस टाकली सत्तर ते पंच्या त्तर लाख रुपये मागताय.
अरे बापरे!
कुठून द्यायचे आणि शिवाय अ तिने अ तक्रार केली तर ते लोक येऊन म्हणजे त्या संस्था असतात बघ स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या त्या सगळ्या लोक लोकांनी येऊन घरात घुसून मारलं म्हणजे त्यांना मारलं, अ परत मुलाला मारलं काहीही चूक नसताना.
किती भयंकर आहे! लग्न करणं म्हणजे लोकांसाठी आजकाल खेळ झालाय.
मला तर असं वाटत की आपण जासूस, जासूस लावला. पाहिजे अगोदर सगळी मुलाची चौकशी
हो बरोबर आहे बरोबर आहे मुलाची करतात तशी मुलीची तर कर लाच पाहिजे आणि हल्ली हे पण आहे की अ मुल गी मुलाकडून तिचा मेडिकलचा पूर्ण रिपोर्ट मागते. कि त्याला काही आजार वगैरे तर नाही ना हे तर नाही ना ते तर नाही ना आणि हे सगळं मग मुलीच्या बाबतीत पण झालंच पाहिजे.
बरोबर आहे. म्हणजे आई वडील त्यांना ते टेन्शन ती काळजी लागून राहते लग्न तर आपण देतो एका दिवसाला वीस ते पंचवीस लाख रुपये जे तुम्ही घालवताय त्याच्या पेक्षा, पाच लाख तुम्ही तिचृ ठेवा, उद्या तिच्यावर घर घेण्याची वेळ येऊ शकते,, तेव्हा तुम्ही मदत करू शकता तिलाऽऽ बरोबर आहे की नाही, बरं त्या दोघांना बाहेर फिरायला जायचं असेल लग्नानंतरऽऽ तिथे तुम्ही देऊ शकता,, त्यांना हनीमुनला वगैरे मधुचंद्र हा. मधुचंद्राला जाऊ शकतात ते, आयुष्यभराचीऽऽ कमाई लागते आई बापाची ते कमवायला किती पैसे लागतात तुमच हाऊस होतेऽऽ आणि ते डेकोरे ते जी सजावट केलेली आहे ती टिकते का ओ?
नाही टिकत, ते आपण दिखाव्यासाठी करतो चार पावणेऽऽ, ता, बघून घेता, खाऊन, पिऊन निघून जाता.
आणि ते पाहुणे, तुमच्यावर वेळ आल्यावर ते पाहुणे येतात का? तुमचं कोणी घरातऽऽ अॅडमीट असेल आय सीू यू ला, घे बाबा हे, तु लग्नात खुप खर्चऽऽ केला, तुला कमी पडलेऽऽ
नावं ठेूवून जातील, कितीही व्यवस्थीत केलं तरीऽऽ, पण, कितीही व्यवस्थित केऽऽ तरी ते कुठं ना कुठं अ त्याची काहीतरी चूक काढतील,, नावं ठेवून जातील..
हो, बरोबर ओ. त्यांच्यामुळ, आपणच विचार के करायला हवा या गोष्टीचा. की आपण पैसा हा आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा झालाय, की आपण तो कसा वापरायचा? आणि कसा अं उपयोगात आणायचा, असं मला वाटत. खूपऽ छान वाटलं तुमच्याशी बोलून,, आणि असेच नवनवीन विशऽऽ विषयाच्या विचारांची देवाणघेवाण आपण करूया. हा, नक्कीच,, ठीक य, धन्यवाद, धन्यवाद.